हॅलो
हॅलो
हॅलो
हो नमस्कार कशा आहत कसा आहेस.
मी ठीक आहों तुम्ही कसे आहात?
मी पण छानाय अरे उद्या आपल्या शाळेत पारंपरिक पोषण स्पर्धा आहे ना?
हो मी पण ऐकल असं
हो आणि मी सुद्धा म्हणजे मी माझी आवडती पैठ ठणी काढून ठेवली आहे माझ्या साठी
हो आणि मी त्यासाठी खूप उत्सुक आहे.
हो का आणि तू तू काय घालणाराय?
मी कुर्ता, पैजामा आणि फेटा घालणार आहे.
हो हो अच्छा फेटा बांधल्यावर तू अगदी मराठमोळा दिसतोयस.
आणि नऊवारी किंवा पैठणीमध्ये तूही खूप सुंदर दिसतेस.
धन्य मला पण नेहमी एक प्रश्न पडतो.
कोणता?
म्हणजे लोक आधुनिक कपड्यांवर इतका भर देतात. ना पण पारंपरिक कपड्यांकडे फारसे लक्ष का देत नाइत?
कदाचित आधुनिक कपडे दैनंदिन अ जीवनात सोपे वाटतात.
पण पारंपरिक कपडे आपल्या संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे ना.
अगदी बरोबर कपडे हे केवळ शरीर झाकण्यासाठी नसतात.
हो हे तर खरं म्हंटलं तू ते आपल्या ओळखीचे प्रताप प्रतीक आहे ना.
एखाद्या व्यक्तीचा पोशाख पाहून त्यांची संस्कृती आणि परंपरा समजू शकते.
हो आणि भारतात तर प्रत्येक राज्याचे वेगळे पारंपरिक कपडे आहेत.
आणि हीच आपल्या देशाची खासियत आहे आणि संस्कृती पण
हो आता महाराष्ट्रातील पैठणी साडी जगभर प्रसिद्ध आहे ना.
हो पैठणीवरील मोर, कमळ आणि इतर नक्षी खूप सुंदर दिसतात.
हो अगदी बरोबर आणि पैठणी अ विन्यासाठी कित्येक महिने लागतात. असे मी ऐकले आहे तुला माहित आहे का?
हो बरोबर. काही विशेष पैठण्या तयार करायला वर्षभरही लागू शकतो.
हो म्हणजे त्या पैठणीच्या मागे किती मेहनत असते ना.
म्हणूनच अशा वस्त्रांचा आदर केला पाहिजे.
हो हो अगदी बरोबर म्हटलं तू. आता आपल्या आजीला नेहमी पारंपरिक कपडे घालायला आवडतात. म कारण त्याचही विशेष कारण आहे ना.
हो ते म्हणतात की पारंपरिक कपड्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. पण आजकालच्या मुलांना आणखी मुलींना ते समजतच नाहीत.
हो आणि एक वेगळीच प्रतिष्ठा वाटते ना.
हो खराय सणाच सुंदीला संपूर्ण कुटुंब पारंपरिक कपड्यात दिसलं की खूप छान वाटते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आता दि-दिवाळीत आपण सगळे नवीन कप पडे घालतो, अ नवीन कपडे घेतो आणि घालतो, किती छान वाटत ना.
हो आपला पूर्ण परिवार नवीन कपडे घालतात, ही आपली परंपरा खूप जुनी आहे.
हो आणि गुढीपाडव्यालाही आपण सर्वजण पारंपरिक पोशाख घालतो.
हो कारण गुढीपाडवा हा आपला अ महाराष्ट्रांचा अ हॅ म्हणजे हॅप्पी न्यू इयर आहे म्हणून गुढीपाडवालाही सर्वजणक पारंपरिक पोशाख घालते. कारण तो आपल्या नवीन वर्षाचा सण आहे.
हो आपल्या कपड्यांमुडे सणाचा आनंदही वाढतो.
आणि फोटोही खूप सुंदर येतात आणि आजकालच्या कपड्यापेक्षा तर भरपूरच.
हो तुला आठवत का, आपण गेल्या वर्षी आपण. किल्ल्यावर फोटो काढले होते तर.
हो त्या फोटोमध्ये आपले पारंपरिक कपडे खूप उठून दिस दिसत होते आणि लो-लोकांना खूप आवडलेहे.
हो माझे तर मैत्रिणी. खूप कौतुक केलं होतं माझ्या पैठिणीचा.
माझ्या मित्रानेही फेट्याबद्दल विचारलं होतं आणखी कपड्याबद्दलही की कुटुंन घेत ला कसं घेतलं खूप सुंदर दिसतय असं तसं
हो का? आणि बघ ना आजकाल अनेक मुलांना फेटा बांधता येतच नाही. ते सगळे विसरले.
विसरले नाहीत त्यांना शिकलंच नाही, कारण की त्यांना शिकवणारे कमी झाले आहेत.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू हे आपल्याला अशा परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवल्या पाहिजेत ना.
नक्कीच नाहीतर हळूहळू नष्ट होतील, आणखी आपला. अ जो धर्म आहे त्यांचा खूप खाली भाग जाऊ शकतो.
हो हो कपडे आपल्या. आ इतिहासाचे जिवंत उदाहरणे असतात ना. त्यामुडे खूप गरजेच आहे सगडं.
हो शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख पाहिले की इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. आणखी त्यांची आठवण डोळ्यात उ-उभरून येते.
हो आणि महाराजांचा अंगराखा पो फेटा आणि तलवारी असेल, अ-असलेल्या पोशाख किती असे आकर्षक दिसतात ना?
त्यामुळे मनातील सुक्षिषा छान दिसतो आणखी आम्ही जे हे पुराणी मराठवाडा लोक आहे ते खूप मानतात.
हो तुला माहित आहे का? राजस्थानमध्ये पगडीचे अनेक प्रकार असतात ते.
हो प्रत्येक रंग आणि शैलीचा वेगडा अर्थ असतो.
हो का? आणि आपल्या महाराष्ट्रात इतर ते त्याचे अनेक प्रकार आहेत तुला माहित आहे का?
हों नागपुरी कोल्हापुरी, पुणेरी, पेशवाई असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहे.
तुला तर तू काय अ कपडयातून. अं भौगोलिक परिस्थिती दिसून येते आपली.
बरोबर ज्या भागात उखळ हवामान असते. तिथे सूती कपड्यांचा वापर जास्त असतो.
हो आणि थंड प्रदेशात तर लोक जाडे कपडे वापरतात ना. म्हणून ओढ-
हो, म्हणजे पारंपरिक कप पडे हे केवळ संस्कृतीशी नाही तर वातावरणाशीही जोडले असतात.
हो खर आहे हे तर. हे मला आधी माहत नव्हते. पण आता माहित पडलंय.
म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अ अभू अनुभवातून योग्य कपडे निवडले होते.
हो. आणि आजकाल तर फॅशन डिझायनरही पारंपरिक कपड्यांवर काम करतात.
हो, ते जुन्या शैलांनी नवीन रूप देतात.
हो, आणि त्यामुळेच तर तरुणांनीही ते आवडू लागतात. आणि ते घालतात आता.
परंपरा टिकवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
हो, मलाही असं वाटतं. आणि मला असं वाटतं ना कि, प्रत्येकाने आपल्या कपाटात कि किमान काही त तरी पारंपरिक कपडे ठेवले पाहिजेत घालण्यासाठी.
होय. अगदी बरोबर बोललीस तू.
हो, कारण कधी सण समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असू शकतो, तर आपण घालू शकतो ना हे सगळे.
आणि अशा वेळी पारंपरिक कपड्याचे शोभन दिसतात.
हो. आता तुला कोणता पारंपरिक अं सण म्हणजे सर्वात आं आवडतो?
मला तर आपला नववर्षी नववर्षाचा सण गुढीपाडवाच आवडतो.
हो का? मला तर दिवाळी आवडते.
हो का? दिवाळीत नवीन कपडे, फराळ आणि रोषणाई यामुळे आनंद दुपट्ट होतो. आणखी फटाके फोडण्याचा तर अलगच आनंद असतो.
होय हे तर खरं म्हंटलंय तू. एकदम बरोबर!
कपड्यामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो.
हो आणि विशेषतः जेव्हा आपण आपल्या संस्कृतीशी संबंधित असतात ना, तेव्हा तर आं अं माणसाचा एकदमच आत्मविश्वास वाढतो.
हो ते आपल्याला, आपल्या मुळांची आठवण करून देतात.
हो. मलाही असं वाटतं की पारंपरिक कपड्यांमुळे ना कुटुंबातील बं बंदही मजबूत होतात.
कारण ते सर्वांना एका संस्कृतीत बांधून ठेवतात.
हो. आणि आजी सांगत होती की, पूर्वी गावातले सगळे लोक सणाला पारंपरिक कपडे घालत अस असत.
त्यापुढं स संपूर्ण गावात एका संधपना दिसायच.
हो. आणि आता ते चित्र थोडं बदललं आहे. सगळे आता फॅशन डी फॅशनेबल कपडे घालतात.
पण अजूनही अनेक ठिकाणी त्या परंपरा जपल्या जातात.
हो, खूप आनंददायी आहे. अं म्हणजे काही ठिकाणी तर परंपरा जपल्या जातात. पण काही ठिकाणी आता फॅशन खूप जास्त वाढला आहे ना.
हे, हो कारण पारंपरिक टिकल्या तर संस्कृती टिकते.
हो आणि सांस्कृतिक अ, टिकली तर, आपली ओळख ही टिकते.
म्हणूनच पारंपरिक कपड्यां मह, कपड्यांचे महत्त्व खूप मोठे आणखी अ, जास्त आहे.
हो, आपण आपल्या मित्रांना आणि लहान भावंडांनाही याबद्दल सांगायला हव ना.
हो सांगायलाच हवं, कारण की आपली पुढची पिढी तर तेच आहे ना.
हो आणि पुढच्या सणाला आपण संपूर्ण कुटुंबासोबत पारंपरिक फोटोशूट करूया, चालेल ना तुला?
हो, खूप छान कल्पना आहे.
हो आणि ते फोटो आपल्या आठवणी म्हणून जपून ठेवूया आपण.
हो, अनेक वर्षांनी हे पादांना खूप छान वाटेल.
हो आणि पारंपरिक कपडे म्हणजे केवळ वस्त्र नाहीत.
तर ते आपल्या संस्कृतीच्या इतिहासाचे आणखी परंपरेचे वारसा आहे.
हो आणि तो वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे ना.
हो चल जाता, जाता एकच गोष्टी म्हणीन की पारंपरिक कपडे जपा, संस्कृती जपा आणि भारताची ओळख जपा.
हो, हो अगदी बरोबर.
हो, चला खूप चांगला वाटलं